हॅलो हा बोला की, तुमच्याकड सण तेन कसं असत्यात
अ आमच्याकडं गौरी गणपती मध्ये मोठं त्या प्रमाणामध्ये सण उत्सव चा चा चांग म्हणजे चांगल्या प्रकारे साजरा करतात. दिवाळीला काय एवढं हे नसतय सोडा
हा
अं आमच्याकड म्हणजे गणपती उत्सव कसा साजरा करतात सांगू काय तुम्हाला?
हा सांगा क
हा आमच्याकडं म्हणजे ज्या दिवशी गणपती म्हणजे गावच छोटं असल्यामुळ सग ळी मिळून साजरा करत्यात नाय अ गणपती ज्या दिवशी येतात
हा
कादशी त्यांना आल्याआल्या अं आलं तर त्यांना अ पाण्याचा तांब्या पुढं ठेवला जातो. जसं आपण पाहुण्यांना देतोय तसा
असा हा हा
हॅलो हा अ थोड्यावेळा म चहाचा कप पण ठेवाय लागतोय म्हणजे ते एक प्रकारची आपला तुमचा आवाज येत नाय मला
हा हा आता येतोय.
ह येतोय येतोय
हा हा
परत अ अ त्यांना आलेल्यादिवशी त्यांना खीर आणि मोदक दोन्ही मिळून ते हा नैवेद कराय लागतोय.
हा हा-
परत पुन्हा त्यांना आलेल्या दिवशी ते झाले की दुसऱ्या दिवशी आपण काय आपल्या म मनसोक्त म्हणजे पेडे करतात कोण कोण खीर कोण काहीतरी शी म्हणजे रवे ची खीर वगैरे अस काहीतरी करतय हा मोदक वगैरे आणि पुन्हा ते हा गोड आणि पुन्हा मग गौरी ज्या वेळ येतात गौरी म्हणजे त्या येत त्या दिवशी ना आच्याकड कशी पद्धत आहे सांगू काय? हा हा क कळशीतल्या नाहीत सोडा आमच्याकडं कळशीतल्या नाही अ हा स्टँड मध्ये असत्यात आणि आमच्याकड कशी पद्धत आहे गौरी आणि हे असतय आपल्याकड नको म्हटलं अ गंगागवर न्हवे शि काय ते आपलं महादेव म्हणजे महादेवाच हे असते मुकुट अनेक गौरीच असं दोन असतात. आणि त्यांना ते स्टँड मध्ये हे करून त्यांना ते साडी वगैरे नेसून. त्यांना शर्ट पॅन्ट घालून असं अ तयार करायला लागतात. आणि ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी भाजी, भाकरी. चा नैवेद करायला लागतोय. एक चार घरात वाटायला लागतोय तो.
भाजी, भाकरी?
भाजी, भाकरी म्हणजे एक प्रकारची शिदोरी आहे. आणि ज्या मुली म्हणजे आपल्या णग मागा बाहेर दिल्यात म्हणजे ह्या गावातले लेखी अशा बाहेर दिल्यात. किती पण वयस्कर असू देत किंवा तरुण असू द त्यांना सुद्धा शुदुरी प्रत्ये सणाला गौरीच्या सणाला द्याय लागत्या. अ ते म्हणजे मग खाज्या असु द्या अ ते कोण कस कोण पहिल्या साडीरुली म पण भाजी भाकरी देत्यात. कोण पोळ्या करून देतात. कोण केळाची देते पण कोण आता जास्त म्हणजे, ते कण करत बसत न लागत नाही त्या त्या नादाल कोण लागत नाही. आता म्हणजे हा बालूशामना परत खाजी अ परत ते जिलेबी वगैरे असं काहीतरी वेगवेगळे लाडू लाडू असं काहीतरी करून वेगवेगळे देतात त्याच्यासोबत साडी ड्रेस काय असेल ते ज्या च्या तेच्या इछेन असत द्यायला लागते.
हा हा.
आणि मग चार दिवस बायका आमच्या यथं कस अ बायकाच्या धूस कोणी आमच्याकडे गाणी म्हणत. रात्री बारा एक एक वाजेपर्यंत गवर होय खेळत्यात. ते घोडा वगैरे काय काय ते फुगडी ते घालून खेळत्यात.
म्हणजे आमच्यापेक्षा तुच्या इकडे पदत भरपू
भरपूर आहे. हा पहिल्या पद्धतीचे आहे पण म्हणजे सगळ्या पद्धतीत तो एक तोच एक सण असा वेगळा आहे की म्हणजे वेगळां असल्या त्याचा आनंदच वेगळा आहे.
वेगळा आहे. हा ते कसं असते प्रत्येक जण कस आज आला म्हणजे सकाळी झालं की संध्याका पर्यंत संपते त्याचा तसं तो सन की गणपतीआला म्हणजे म्हण नऊ किंवा अकरा किंवा सात दिवस राहतात ना गणपती? आमच्या इकडं काय नाही आमच्या इकडं आमच्या घरी तर असं कळशीतल्या गौरी. तांब्यातले असत ना हा कळशीतल्या गौरी अजून स्टँड वरच्या नाही. त्यासाठी काय तर करायला लागतंय वाटतं नवीन घर ते पाहिजे वाटतं हकडं आमच्याकडे पद्धत आहे. आमचं जुनच घर आहे कळशीतल्या गौरी आहेत आमच्या.. हा मग पहिला गणपतीत त्या दिवशी श काय मोदकच लागतेय गणपतीला. मग सकाळी फक्त साखर किंवा पेढ हे करून शक क तो दुपारच्या पुढच आणतात गणपती आमच्या इकडे..
हा मोदक
साखरेचा नैवेद्य दाखवतात. हा आणि संध्याकाळी आम्ही मोदक करतोय आणि त्यात हा आगमन होतय त्यांचं. हा आणि मग संध्याकाळी त्याला मोदक करतोय मग दुसऱ्या दिवशी काय अ कधी आम्ही इकड तर. खीर करतोय हे जी आपली गव्हाची खीर असते मग. अं सकाळचं काय आपलं चपाती ते न असते ना चपाती भाजी हे नैवेद्य दा खर फरसाणा आणि चिरमुरा असं मिक्स करून ठेवलेलं असते एक अर्धा किलो ते येवड ड मिक्स करून ठेवतोय एकदमचं म्हणजे ते कसं प्रसाद एखाद वेळी तयार असला नस सला तर तो दाखवायचा म्हणून आणि
आणि रोज काय मग आपलं हे विकतचं कायतर आणून ठेवलेलं असते जरा गोड मग घरी केलो केलो नाइ नाइ हे विकतचा नैवेद्य दाखवायचा आणि ज्या दिव शी गवर येत्यात ना त्या दिवशी म भाजी भाकरी करायची.
हा गवर येत्यात त्या दिवशी.
ची भाजी भाकरी करायची आणि त्याला दुसऱ्या दिवशी पोळ्यांचा नैवेद्य असतोय.
हा हा आमच्याकडे गवर म्हणजे कसं गणपती आल्या का दुसऱ्या का तिस ऱ्या दिवसापसन दुसऱ्या दिवसापसन नाहवान म्हणून असतय त्या मुली कनी नाहवाण म्हणून अस भाज ते झाळे असतात कुठले कोणते कोणते त जे वड्यावर जाऊन त्यामध्ये बारके छोटे छोटे पाच खडे घालून तांब्या पुजून असं ते घरलात तेच हाय काय?
हा तेच हाय म आमच्या इथं काय वडा तेन नसल्यामुळं जी बोरं असत्या ना शासनाची हाय किंवा आपल्या पाण्याचं कोणतही ठि असुदे तिथनं तिथं असं पाच खडे ठेवून ते मांडायचं त्याला पुजाय चं हळदी, कुंकू व्हायचं प्रसाद ठेवायचा चिरमुर तेन आणि नैवेद्य दाखवायचं आणि आर ती म्हणून ती कळशी डोक्यावर घेऊन यायचं. आणि घरी आल्यावर पण असं ते हळदी कुंकू लावून पूजून तेन आत घेत्यात.
आमच्यात गौरीच्या दिवशी कापडामध्ये बांधून गुडळून असं ठेवत्यात तिला म आलेल्या तिला पण पाण्याच्या तांब्या चहाचा कप ठेवायला लागतोय आणि नंतर मग त्यादिवशी कायतरी ते अं म परातीवरती हे आवाज करत्या
कान उघडणे करत्यात.
तुमच्याकड पद्धत म गौरी एक प्रकारच का
कान उघडण हा कान उघडायचं म्हणत्यात.
बघा म्हणत्यात.
हा हा कान उघडणी म्हणत्यात ओ.
हा हा हा. आणि म
जिथं गौरी आहेत ना तिथं ते आहेत.
ते जसं अं साडी वैगरे नेसून शाल शृंगार शृंगाराच्या
हा तेना सगळं ते साहित्य आपण जसं हे करतोय तसं आवरून
गब बस घरला आल्यात बघा. हा अं ते
आणि ते हे पण कराय लागत असलं फराळाच ठेवायला गौरी समोर
हा हा पु्हा म.
आमच्या इकडं कसं करतत गौरी समोर आहे ना असं. हा वेगवेगळ्या प्रकारचस फराळाच ठेवत हा लाडू चिवडा, करंजी मग कोण विकत आणि ते कोण घरी बनवतात खरं ते सगळं फराळाचं फूड मारतत.
करतत हा हा हा हा.
आणि मग सामूहिक असा प्रसाद त्यांनी ठेवलेला असतोय.
हा.
मंडळाचा तो प्रसाद असतोय तिथ वर्गणीितने दिलेली असते मग तिथं. करू लागायला एक दिवशी जायचं ज्या दिवशी गौरी येतात ना. त्याच दिवशी आमच्या इथे मंडळाचा प्रसाद असतो.
असतय हा हा.
मग करू लागायच जायचं मग संध्याकाळी त्या दिवशी सकाळी काही भाजी भाकरी्या असत सगळ्यांच्याच मग संध्याकाळी ति च जेवायचं.
हम्म.
लागून आणि यायचं घर
हा हा. मग आमच्याकडे गणपती विसर्जन करतात त्या दिवशीक सगळ्यांचे गणपती सगळ्यांचे एकदम गावात घेऊन जायच. छटा म्हतात नाही त्यात पण माजूवतसंथ आरती करायचं. दही भात सगळ्यांनी म्हणजे सोडायला पण द देवासोबत म्हणजे गाराम असतोय आणि घरात खा जे खात्या दहिबात त्यांना पण न्यायचं. आणि मिक भाजी असत्या अ करून घ्याय. तर सगळ्यांनी आरती करून ते का एकमेकांना त्यातलं भात प्रत्येकाने एक एक घास खायचा एकमे कना वाटून खायचा. आणि मग विसर्जन करून यायचं घरी असं असतंय.
हा हा.
म्हणजे पहिल्या असे साडी रुड म्हण आमच्या इकडे अस गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात असं साजरा करतात.
करतत हा हां नाही कोकणात पण ते जास्त पद्धत आहे ना.
हा होय तेच क
कोकणात जास्त आहे तेे. जास्त हा सगळ्यांपेक्षा कोकणात जास्त आहे मग आमच्या इकडं काही दिवाळी सणतील हा मोठ्या न असतो जास्त सगळ्यात मोठ्यान म्हणलं तर.
होय काय?
हा.
हा हा.
मग दिवाळीला फराळ असते आणि वेगवेगळ्या प्रकारचं करायचं. कपडे खरेदी करायचे हे.